आज लागला हा हा. स्वयंपाक करती काय पोळ्या
हो पोळ्या बनवते.
भाजी काय केली?
भाजी बाकी अजून भाजीलाच काही नाही.
हा वई रोजता तुमच्या घरात नका घरात ते हे नाही खाती ना नॉन व्हेज वगैरे
नाही नाही कोणीच नाही खात.
हम्म् सावी मॅडम कुढे?
ते काय आहे न
हशित यांचा फोन लागतो म काही फोनच लागत नाही म्हणश मुहूर्त त्या दिवशी नेमके पाहुणे येल होते.
हा ना. पोहे खायला बोलवलं त्यांना. त्या म्हणताय पोहे खायला नाही बोलवलं.
ते अजून हाय खायला
हा शिळ्या पाक्यावर
गरम करून देते. अ गरम करून देते.
लईच रडगाग चाललय पोराचं.
हा मी ना हा चालेल. चाल आखड तळू ना अन लागायचंय.
खाली
हा चालतंय.
तुमची झाली का चहा पाणी?
हा पाणी झाला मी नाही तिकड हा आलेला होता गोलू. परवाच्या दिवशी आ त्याला घेयले येल आता यायचंय तिकडं.
हा ना तुम्ही जाता माहेरी.
हा आता आले होते काल. शाळा सुट दादाची स्कूल सुटली मग आले होते. लाहाना इकड मामा
हा आठ आठ मिनिट, राहतो का तिकड.
पहिलेंदी टाळा आला होता. मामाच्या माग लागून आला होता. एक रात एक दिवस राहिला. हा हे पहिले दिवशी रडला. म्हणूनच हा ना, पहिल्या दिवशी राहिला, नाही पहिल्या दिवशी थोडा रडला. आणि दुस दुसऱ्या दिवशी आहे ना रायला छान. आणि आता आम्ही आलो मग आता येईल तिकड स्कूल चालू आहे ना.
हा हा ना बस दोन तीन दिवस
हा दोन दिवस राहिला.
हम्म म आता येऊ राहिला का इकड.
हा आता येतो. नाही तर थोडा वेळात. नाही तर मग सकाळी.
हा ना
हम्म
ती तिकडेच जायल असल माहेरी. नाही तिला कामच नाही. बिचारे भाऊ लगेच पाहतील.
भाऊच थापून येयल हे. बापू भाऊच थापून येयल हे. उ मग भाऊला काय भाऊला मित्राचा फोन आला का हा भा भाऊ लईन आहे ना. ए एखाद्याचा फोन आला का भाऊ निघाले. भाऊ काय घरी थांबत्या. ह तुमचे भाऊ एवढे घरी थांबणार आहेत. ले घरी कर्मत का त्यांला हम्म
ठुवीत्या, त्यांचा चक्कर वाचल म्हणून ते आम्हाला बसनी पाठवून देते.
मग आमच्या तर ते आमच्या यांना तर तेही नाही चालत. तिकडनच घ्यायला बोलवा. आणि तिकडनच आणून सोडा. बसने नका जाऊ.
घ्यायला नाही घ्यायला पाठव घ्यायला आला होता. आता सोडवायला बी नाही येत. ते घरीच बसून राह
पण बसने तरी काही म्हणत नसतील ना.
नाही पाठवतीच नाही. आम्हाला मसरूळ अधून बसून दिल ना मग. ति त्यावर स्कुटीवर आणून बसून दिल लिंकमधी. मग आम्ही आलो.
ह आमच्या यांना तर बसचाही प्रवास नाही आवडत.
नाही ना नाही मी मलाही नाही पाठवती. हे दोघ दोघ राहत त्या पण आधी हा लाहना येईल होता आधीच. म्हणून आम्ही दोघ आलो बरोबर.
काय करतीये हा ना, बर आहे ना. काय चालल आहे मौनीचन त्यांच तिकड.
काही नाही आहे हे काय आता हे पोर रड गागा लहान लहान. आता हे दोन, आधी माझ्या भाऊजाईच दोघ आहे. भावाचे हम्म
चार तीन चार जणांनी तरी जामायच ना.
हा ये बि माझे दोन. तिचे दोन. चार आता एक यायचय लहान अजून. हम्म. पाच पाच पोर होती. लय ताण देत्या.
पोरांच लई घाट कटत होते. काय आमच आज अ नाही नाही, आज कडक ऊन ए. दोन तीन दिवसापासून ऊन ए. हुं.
आज हा ना, आज सुट्टी असतील आज लई आसल तूमच्या घरी, तुम्हाला असं वाटत आसल क शनिवार रविवार नक
शनिवारी नाही आमच शनिवारी चीकण तीन वाजेपर्यंत
राहती हा. रविवार म्हणजे लईच कठीण हू हू मळ्यात गेली हो ती का आज?
हा मळ्यात. मळ्यात म्हणजे बागायतं आणि ते नई काई पाणी कुठून ते करायचं तेच
हा ये कोबड्या देते का नाही अंडी, देत असन ना
देत्या देत्या देत्या परत मधी बंद होत आता, मधी मधी दिली
हा. हा. आता पावसाळा लागेल ना. आण पावसाळ्यात मग कुठ ठेवित्यात मधी ठेवले का आज सकाळी?
शेड म्हणजे त्यांच नाहीए, पिंजरा हाय. हा मग मध्ये राहत ना, मधीचं राहत ते आता सध्या बाहेर ये, पण मग मधींच राह हम् आता परत ऊन पडल तर, पाऊस काय दोन तीन दिवस होता. दूध ये ना महिस याली हा मला माहितीच नाही यायला, कवा टाइम झाला ना.
हा हा हा.
मग ताईच बसत्या पण मग त्यांनला वाटलं येते की नाही लवकर, म्हनुन त्या थांबल्या स्वयंपाकाना मम्मी जायले ना गावाला
कुठ जायाले?
त्या आज गेल्या हायत त्यांच्या माहेरी.
हा ना, हा हा आणि ये गेले असतील ना, तुमचे पप्पा जायाले का वारी जायले?
नाही नाही पप्पा मळ्यात गेले. म आता परवा जाणार आहे ना, पंढरपूरला तिकड. हा गाडी चालली परवाच. हा गा आमचीच गाडी होती
हा ना?
हूम्म ते मस स ताआठ जण हाएत. घरातच त्याय पाहणी पप्पा नाही तर ह पण खाली झाला
म पप्पा मम्मी दोन्ही जाणार असतील.
हा ते दोघंही जाणारे, बाबा आये परत ते स्वीट त आहे नाही का? मातुरीच्या त्यांचे माझं सासू आज सासू
तिकड गर्दी असेल ना आता? का नाही?
गर्दी आहे पण मग दर्शन व होत्या ना
होते का?
आता एवढंच जर गेलं ना तर मग होत्या पण मग डायरेक्ट म्हणजे नंतर त्या दिंड्या ते तर सुरुवात हा ओळखीच आहे ना मग ओळखीच आहे.
मग त्याच्या मूळे लवकर हा लवकर होत असं.
पूजेच विचारलंय पूजा भेटली तर मग पूजा घेऊ.
हा हा
हा त्यांच्या ओळखीचे ते
हाय झोपू नको दिवसभर खेळाळा खेळा आता आता काही य झोपायचा टाइम आहे का झोपू नये
हा मागच्या महिन्यातला मी
झोपतोय पाहिलं ग झोप नको. तु म्हण रात्री झोपायचं सांग
आता तर त्याला झोप लागली का?
आता झोपल आणि उठलं दहा वाजताना परत जागरण मग
परांचात असले तांढराात नम अम्ने कबळच उठून दिलाय
हा ना
हम्म
पेरू घेतला हातात चाकू घेतला आणि बोट पेरूच नाही हातच कापून घेतला.
माणसाने कधी?
एवढं मोठं इज
हा का हा ना मग इकडे आल्यावर तर पप्पा बोलतील.
पप्पा बोलतील आता तेच बँनडेज चालू आहे रोज बरं झालं तर बरं होईल. ते ना बरं होत येत आणि चांगलं त्याला धक्का लागवतो परत रक्ताळ होन जातो.
तेच होऊन जातं लागेल ठीक आहे नाही ना ते बरोबर धक्का लागतच राहत. आणि त्यात ना इकडं सासरी असला का मग काही नाही किती लाव मे माहेरी गेला का मग लई
तिकडं त्याला काहीच लागतं नाही इकडं असं मोकळं आहे ना कुठे पळात आणि कुठे किड घरातली घरात दरवाजा लावून त्याच्यामुळं सारखा पडतो झडवतो किती वेळा पडला असेल.
तेच ना मग ते माहेरी आल्यावर जरा जास्त वाता आ
पैसे आले तुझे?
हा अ आले ना
हम्म तेच माझे काल कालनी पर्व हम्म
हा ना बरं झाले. हम् ह केवून काय चाल ना
काही नाही काय बाहेर बसले पोर खेळू राहिले इथं ना असं एकदम म्हणजे अ रो हाऊस आहे ना त्यांचं हा अशी गल्ली पूर्ण समोर डायरेक्ट रास्ता आहे तो रास्ता चालू चालत नाही एवढा असा मग पोर सगळी अशी रस्त्यावरच खेळत आहेत का असं पॉश आहे एकदम नाही का इकड समोर गार्डन आहे एकदम अण गणपती मंदिर आहे नित्य शांतता राहती पोरायला हा कुठेही खेळा कुठेही बसायला
हम त्या
पोर मोकळे हा
इकडे कोडल्यासारखं होत असेल ना
इथ लई कोणडा लेकर असतान दारी जागाच नाही अशी नाही काही झाली मोकळ हम्म हम् हम
ह बरं
सावी मॅडमला म्हण तू करून घे आता कॉल राहिले कॉल करून घे
ते का तेच कामकाज चाललय
हाव का हे चालूये गे हा मलाई नंबर देवाना कोणाचे हा हा
हा काय तुम्ही केलाच नाही ना कॉल
मी केलंय तिचं राहिलय मला
हा काय
हा माझं झालंय तिला तिचा माला ह ह
हा त्या म्हणतात मी करणारच नाही कॉल
नाही का जाऊ दे मग आता तू नको करू
ला ह ह ह चालल चालेल मग चालेल घ्या आवरून मग हा हा चालेल करू का
करू का कट मग
हा हा दुसऱ्या फोनवर दुसऱ्या फोनवर बोलत होते ग